हा स्वप्नीलजी आवाज येतोय ना.
हो हो येत येत क्लिअर येतोय.
ओके चला कॉग्रॅज्युलेशन्स आपण सांगू या युजर्स ला कि टास्क करायला घ्या.
नाय नाय टास्क ह्याच्यानंतर नाही कॉल झाल्यानंतर काय तर येतो इश्यू
नाय नाय मला तर काल पण ह्याच्या अगोदरच येत होता की इनव्हॅलिड स्टिंग्स चा कॉल लागतच नव्हता ना.
होय काय.
हा आता मी कट करून बघते ना मग बघूया की लागतं की नाय म्हणूनच मी म्हटलं पहिला ट्राय करूया सांगायच्या अगोदर
तेच किती टोट ड्युरेशन होतेय बघा ते ड्यूरेयशन पण काय तर एकशे ऐंशी मिनिट दाखवते कॉल झाल्यानंतर.
कॉल झाल्यानंतर बघूया ना आता हा
लेट झालय असं सांगतोय.
आता माझं कारण की सुदर्शन बरोबर मीटिंग हे बोलणं झालं तर तो बोलला की नाही करून तसं नाही झालं पाहिजे होत वगैरे वगैरे
हूं हूं
मी आता जस्ट रिफ्रेश केलं तर मग लागला कॉल कारण की काल कॉलच ऑप्शनच नव्हत. ते डायरेक्ट इन्व्हेलिड सिंगच येते होतं. नंबर पण टाकता येत नव्हता. ऍप ओपन होट होता हा म्हणजे नंबरच ऍड करता येत नव्हता. काल आता तेच म्हणून म्हटलं मी पहिला तुम्हाला कॉल लावून बघते म्हणजे आपल्याला कळेल हे ना की नक्की काय आहे काय नाय.
चालेल ट्राय करून बघाला सांगूया युर्सन
हा थांबा मी पहिला कट करते मग बघूया काय रिफ्रेश करून बघते की काय नट केशन वगैरे येतय हेना त्यानुसार म्हणजे युज आपण करता येईल. आणि सगळ्यांना आपण ना पाच तारखेची डेडलाईन देऊया की पाच तारखेपर्यंत नाही झाले. तुमचा ब्लॉक केला जाईल. पाच तारखेला आपण परत सात तारखेची एक डेडलाईन देऊया की आता आम्ही फक्त दोन दिवस वाढवलेले आहे. है ना सो दॅट आपला डेटा जरा हे होईल. आणि मी मग तसं हे पण करते काय बोलतात अ तुम्ही रिपोर्ट काढलाय ना त्याच्यामध्ये लेस नंबर केलेल तुमच्याकडे आहे का डेटा सगळ्या मराठी युजर्सच
फिल्टर लावला की सापडेल लगेच काय
सापडेल ना मग मला तेवढा तुम्ही सीट हे करून द्याल का मग आपण त्या सगळ्यांना एक चार्टबॉट वर टेक्स्ट पाठवू या कारण की तो नाय पाठवला आणि आय गेस नेक्स्ट पूर्ण वीक आपण ते करूया.
चालेल चालेल बहुतेक फोन फेंन चालले बऱ्यापैकी ट्रान्स्क्रिप्शनच जरां आता स्लो
कारण की काल तर हे आपलं झालंच नाही कालचा इश्यू समजला अ पण मला आता सुदर्शन बोललं की आपल्याला दोन हजाराचा डेटा पाहिजे आणि झालं नाही आणि हे आणि ते आणि साक्षी जींला आपण सांगितले ना बीएम बीसच तर ते तर परवाच झालं ना त्यांना तीन हजार लोकांना आपण नवीन टास्क दिलेला आहे.
बरं
परवाच्या दिवशी तीन हजार एकोणसत्तर लोकांला तर आता त्यांच्यासाठी पण एक मेसेज ड्राफ्ट करते मी ना आणि माझं नाव आणि नंबर पण देते कारण की त्यांना माझं नाव नंबर माहिती होतं काय इश्यू असेल तर ऑफ शील कार्याचा नंबर आणि नाव देते तर त्यांना सांगते की तुम्ही मला ह्याच्यावर हे करा करून
म्हणजे ज्यांनी ऑलरेडी काम केलेलं मराठीमध्ये आधी त्यांना त्यांना गेलं काय काम
हा त्यांच्यात हा त्यापैकी तीन हजार एकोणसत्तर लोकांला गेलं परवा काम म्हणजे मी असइन केलं आणि काल ट्रान्स्क्रिप्शनचे तर ऑलमोस्ट झालेत सो मला असं वाटय की आपण एक स्ट्रॅटर्जी करू की फोन फ्रेंडचे पहिला जितके होईल तितके ना रोज रोज देऊ ट्रान्स्क्रिप्शनचचा आपण जस बघू म्हणज कस पटपटत मेन सगळत आपल्याला काय करायचंळत ऑडिओवर फोकस द्यायचाय कारण की ऑडिओ व्हॅलिडेशनचं काहीतरी चारशे आठचा डेट आता आहे जो व्हॅलिडेट झाला नाही आणि त्याच्यामुळे पण युजर्स पॅकअप करतात किंवा ते माउथ पब्लिसिटी थांबवतात
त्याच्यामध्ये पेमेंट पण
होत नाही तर मी आता ते आपण ना साक्षीजींला बोलूया कारण की सन्मत तच कसं होतं नाही कारण की आपल्याला पेमेंट डिटेल माहिती असेल ना आपण सांगू शकतो युजर्सला की यांची यांचे पेमेंट झाले आणि ते कसं होत की मी म्हणजे सपोज साक्षीजीने ग्रुपमध्ये टाकला आपल्या दोघांच्या की कोमल ची पेमेंट झाले तर तुम्हाला पण थोडसं मोटिवेशन मिळतं ना अरे हा मग मी पण करतो करू तर ती गोष्ट खूप मिसिंग आहे मला असं वाटतय सो एकदा आपण बोलू आणि मला सुदर्शन बोलाय की मी तुम्हाला जे हवे ते सपोर्ट करतो बडजस्ट स्पीड अप करा करून
तुमचे पणजर असल तर ऍड करा ना व्हॅडशन मध्ये
मला ऑडिओ व्हॅलिडेेशनच तर माहितीच नव्हतं काही तर आता ते सुदर्शनने सांगितलं म्हण मीक्ष शजींला म्हणाले की मला हे सांगा करून
इझी आहे म्हणजे आपण आता हे फोन रेकॉर्डिंग्स आहेत ना तेच आपल्याला तिथे येणार आहेत आणि ते आपण
हा जे डोजन हा त्याचा किती पैसे आहेत त्याचे ऑडिओ व्हॅलडेशन
व्हलडेशन फाय रुपीज पर मिनिट आहे
फाय रुपीज पर मिनिट ना ठीक आहे मी ण काही लोकांना बघते आहे सांगते आणि आपल्या ना बी ऍक्च्युली काय माह बीएम जे ड ट्रस्ट आहे ना ऑलरेडी
हा त्यांनी काम केलेलं आहे हा हा ज्यांनी ऑलरेडी काम केलं ते लगेच करतात
हा पण आपण मला साक्षीचे म्हटले होते की नाही सगळे गेलंय गेलंय म्हणून केलंच नव्हतं आणि मी त्यांना एक विवंट मागितलं पण होतं की कोणा कोणाला गेलंय तर मला लिस्ट द्या करून ते पण नव्हत आलं आ फायनली झालंय ते
जे व्हॅलिडेशन करालेत ना त्यांचे पेमेंट लगेच होत आहेत खरं जे क्चुल करत म्हणे फोन रेकॉर्डिंग आणि ट्रान्स्क्रपशन त्यांचे पेमेंट होत नाहीत अससत ते सध्या
हा तर आपण एक साक्षीजंला रिक्वेस्ट करूया की तर ऑडिओ वॅलिडेशन वर आता फोकस करूया ट्रान्स्क्रपशन तर अंतरच होणार ना तीव वाढली डेट झाल्यावर दुसर की जे वॅलिडेशन होतय त्यांच म्हणजे टस् टू डेज ने पेमेंट करायला सांगूया आपण त्या लोकांना ोड दॅट लोक पेमेंट येताना बघून पटापट पटापट टास्क करते
ऑडिओडिटर जर वाढले ऑडिओ वडिशन होते फास्ट होते म्हणजे बघितलं मी प्रत्यक्ष
मला सुदर्शन बोलला की खूप कमी ऑडिओ व्हॅलिडेट झालेले आहेत हे काय मी आता ऑडिओ व्हॅलिडेटर्स हे पण काढले काहीतरी दहा का पंधराच आहेत ना
हा ते त्याच्यामध्ये युजर्स जर वाढवले ना तर होईल फास्ट
ठीक आहे युजर्स तर काम करायला रेडी आहेत खूप सारे तसं आता टाकते मी प्रत्येक ग्रुप मध्ये पण टाकूया कोणी म्हणजे एक फॉर्मच क्रिएट करू ऑडिओ व्हॅलिडिटर्चा आहे का
एक यज जरा फायव अवर्सचा आरामात करू शकेल डेली
आणि आप पण नाव मला असं वाट ऑडिओ व्हॅलिडेटर्सच काही एवढं हे नाही आहे काय बोलतात रिस्ट्रिक्शन् नाही ना तो आपणच त्याला एकच ग्रुप बनवून त्याला लीड करूया आपणच कारण की कॉर्डिनेटर ना एकच आहे ना मी आहे
लोकवा आणि व्हॅलडेशन असं कायतय बघा ना
हे लोकवानीमा ऑडिओ व्हलिटेशन
फक्त लो कवानी व्हलिडेशन अस ना
ओक मिनट आय गे साक्षीजींनी दोन चार दिवस अगोदर काहीतरी एक मला ग्रुप मध्ये ऍड केलेला ते एक डी जे करून आहे कोणत्या तरी ए आय ग्रुप तो कोणता आहे मला माहिती पण नाही हा राईट
मला पण समजे ना आता लोकवानी व्हलिडेशन
वणम सर मराठी लोकवानी कोॉर्डिनेशन हा लोकवानी मेडिटेशन
हम तोचा ग्रुप ऑडीओ व्हॅवलिडेशनचा ग्रुप आहे हा
मराठी नाही एक मिनिट हा मराठी कोण कुठ गर आहे कार्य लोकवा वॅलिडेशन आहे त का कार्या लोकवानी वेलिडेशन फक्त
जास्त युजर्स नाहीत बघा त्याच्यामध्ये
सव्वीस मेंबर्स आहेत
हम् जास्त नाही तेवढेच
ओके रुबीना ऐश्वर्या जोशी आशिष
काल मी दोन दिवस दिवस ऍड केले बघा शेवटला दिसतील काय तर श्रीराज जाधव मेसेजमध्येध्ये
हा बरं श्रीराम समरथ
हम्म तेच तेच हाच गडू
ह हा उत्कर्ष ला हे केले तुम्ही ना
हम्म बरोबर
ठीक आहे चालेल मी हे कर ऑडिओ व्हलडेशन साठी तर लोकांना पण मी करते त्यांनी टास्क नसेल केला ज्यांना बोलायचं हे हेजिटेशन असेल त्यांना
हम् हम् ह
हम चाले
हे बघा आता काय होते ताासक पुढे जातोय काय कंटिन्यू होतेोय काय?
हा कट करूया बघूया हा चालेल ह् ओके चल.